हा हॅलो?
ह बोला मॅडम.
हम्म काय काय जेवन झालं काय?
झालं. तुमचं झालं? काय जेवण केल आज?
आज
आज काय केलं जेवण?
आजून गरीब
गवारीची भाजी
हा.
बाप र कोणती भाजी असते.
आ..
हे कोणती भाजी असते, ज्वारीची भाजी?
गवारी, गवारी,
अच्छा, ग गवार, गवार,
हा गच
चपाती
हा चपाती, भात, आ टी हम.
कसली आमटी केली होती?
टँमटच.
अच्छा टमॅटोचा सार
हा.
अरे वा मस्त.
हम् ह् हम् हम्म
मस्त झणझणीत केल्या
होय.
मी शेती पण करतात का? बसले कसले, कसले, काय काय लावता तुम्ही?
भात असते, ऊस असते, गहू, ज्वारी
बर आता काय परला
आता भात प येतल
आणि पाऊस पडतो की नाही?
नाही परराव पडले तेच की. अ विहिरीच असते, स्वतःच आहे पाणी तेच पाजल.
अरे वा!
हम्म पाऊस पाहिजे खर तर पाऊस नाही.
हा ते तर पाऊस पाहिजे.
हम्म.
कसं घर आहे तुमचं मॅम?
आमचं हाय कि स्लॅबच आहे घर मोठं अ म्हणजे अस
अस घर आहे.
हूं
आणि असं असं बंगल्या सारखं असेल ना?
अं!
होय.
अ बोललेला आवाज याला साईड चकून.
हा हा हा.
अं?
घरी.
हॅलो.
हॅलो.
हा.
आता तुम्ही एकट्याच आहे का घरी?
नाही आहेत कि ते.
आवाज वगैरे येत नाहीये. आसपास. हा मल ये ना तेमुळे.
हू हू
ये गं. स ये ना गं. बाकी काय म्हणता?
काय नाय बघ.
अजून सांगा काहीतरी?
हू
होय झोपाला.
साड्या साडेसात आठ ला म्हणजे जेवते ये.
अरे.
तुमच्याकडे झाड कसले कसले आहे.
हम्म
झाड
झाड आंब्याची नारळाची जास्त आहे.
हो नारळाच असत नारळाच खूप मोठा असेल ना
होय होय
हहह
आवाज आवाज लय आल्यावर यांचे
थांबा जरा काय झालं नेमकं काय झालं. बोलत जा काय ग काय आता नाही येत ना आवाज हॅलो हॅलो
हॅलो
ह बोला
हा साईटचाआवाज येलाय सगळं
नाही नाही आता नाही ना
हहह
हम्म हम्म
काय करताय
अजून काही नाही सगळं व्यवस्थित आहे.
हम्म ह्
खूप उंच उंच झाड असतीलल ना तुमच्याकडे
आहे
खूप उंच उंच झाड असतील ना तुमच्याकडे नारळाचे.
हो
आवाज येतोय तुम्हाला माझा
तुम्हाला काय वाटतं.
तुमचा माझा आवाज कट होतो का
आवाज
तुमचा आवाज कट होत मला मॅम माझा माझा नाही तुमचा आवाज मला कट होत आवाज येत नाही तुमचा
पण झाल का
तुम्हाला पण माझा आवाज येत नाही का
हे नाही कट व्हायला
आत्ता
हा
आता येतंय का
आले आले.
हा तुमच्याकडे वायफाय आहे का मॅम
आं
वयफाय
आहेत.
तु तुम्हाला रेंज तुमची रेंज
आवाज झाले क झाले आवाज